हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोला.
तय फिरायला, जायचं का मग
हो जाऊया ना कुठे जाऊया.
अम्म दंडोबा हल्स बघायला जाय.
हो.
हा
हम्म हम्म.
ठीक आहे कधी जाया.
तुम्ही कधी म्हणताय त्यावेेळेला जाऊया.
श्रावण महिन्यात जाय.
हो श्रावण महिन्यामध्ये, तिथं काय आहे वैशिष्ट्य तिथलं.
तिथं डोंगर आहे. आणि डोंगरावर महादेवांची गुहा आहे छोटी. आ त्या गोव्यामध्ये महादेवाच पिंड आहे.
हम् हम्
अस असं म्हणजे हम् पिकनिक पॉइंट ये तो.
श्रावण महिन्यामध्ये महादेवांच महात्म्य असत. ना चांगलं बरेच लोक जातात.
हा कुठल्या ना कुठल्या महादेव मंदिरात जातातच सगळे
होय.
हम्. मग जाऊ य आपण.
हो जाऊ य कस जायचं?
म छोटे ोतीथ बघायला.
हो का.
हम्.
कस जायचं.
आणि काय काय बघायचं.
धंडोबावरून येताना आणखीन एखादं तिकडं पुढंच शुक्राचार्य पण आहे ना पुढं गेल्यानंतर
शुक्रचार्य नही ते
हम.
गिर्लिंग
गिरलिंग हो का गिरलिंग पण आहे ना तिथं तिथं पण महादेवाचच देवस्थान आहे ना. ह् डोंगरावरती बसलेलं छोटस एखादं.
स्वराजर अस.
पायऱ्या भरपूर आहे शुक्राचार्याला. काय मारय
आणि. पुन्हा तिथे माकड असतात भर भरपूर आणि त्या शुक्राचार्याच्या डोंगरामध्ये ना एक वैशिष्ट्य काय आहे मा का मी एकदा बघितलेलं. ते म्हणे अ राम आणि लोक जेव्हा वनवासाला गेलेले ना, तेव्हा ते इथून गेलेले वाटत. पूर्वी हां. म म्हणजे सीता माई ला शोधाय साठी गेलेले ना, तेव्हा मग ते अ रामांना तहान लागलेली.
हम्.
मग अ पाणीच मिळत नव्हतं त्यांना कुठं. मग पाणी मिळत न नव्हतं म्हणता ना लक्ष्मणनी काय केलं. भैया मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो म्हणून त्याने अ आपला एक बाण बाणाचा तीर मारला. ते डोंगरात. आणि त्या डोंगरात तीर मारलेले त्या जागी पाणी प्रकट झालं. म्हणजे पाणी आपोआप हा आणि मग ते पाणी आजपर्यंत ते पाणी तिथं आहे. झरा आहे पाण्याचा तिथ
हो का.
हा मग ते तिथं त्यानी जरा विश्रांती घेऊन पाणी पिऊन मग ते पुढच्या प्रवासाला निघाले होते चालत.
बरीच माहिती आहे तुम्हांना.
हो आणि नंतर मग ते. ते मला ते हे पण बघायचं आहे अ पर्ण कुटी ते चित्र कुट पर्वत आहे ना?
हा.
म्हणजे नाशिकला आहे वाटतं ते बहुतेक.
हो का?
हा चित्रकूट पर्वत म्हणजे तिथे पर्वत.
त्र्यंबकेश्वर मंदीर हाय तिकड आहे का?
हा तिकडाय नाशिक कड.
हम हम.
हा. चित्रकूट पर्व चित्रकूट पर्वत वरती ना ते म्हणजे जटायू चे पंख छाटलेले - - जटायु पक्षी रामायणातला माहितीय का?
हा होय.
हा ते त्या चित्रकूट पर्वतावरती आहे वाटतं. म्हणजे तिथूनच अपहरण झालेलं ना सीतेच. हम्म त्या पर्वतावरून म्हणजे ते अम वनात राम आणि लक्ष्मण अं गेलेले असतात म्हणजे
हा.
आणि अम सुवर्णपक सुवर्ण प्रकार माहितीय का?
हा.
शुपनका
हा.
पर्णका रावणाची बहीण असते माहितीय.
माहिती.
रामाणातलं रामायण आलंय का वाचलेय का?
थोडं थोडं एवढं नाही पूर्ण क्लिअर माहिती
हा मग ती शृपणनका असते ना रावणा ची बहिण ती तिने ना हम मृगजळाचं म्हणजे अवतार घेतलेला असतो. मायावी मायावी रूप घेतलेलं असतं ते.
मोठी काढाय नको हा हा मोठी काढ
धावा धावा वाचवा वाचवा अस ती खोट खोटं ओरडते आणि मग अ ल लक्ष्मण आणि राम तिथेच असतात ना ते वनवासाला गेलेले मुकामाला तिथेच असतात मग ते मग लक्ष्मण जातो अ राम जातो. कोणतरी संकटात आहे त्यांना मदत करायला म्हणून जातो राम तिकडे
हा.
आणि शोधत असतो तो कोणतरी म्हणजे तरी संकटात आहे असं त्याला वाटतं म्हणून तो शोधत बघतो
हा.
आणि मग ती ते मृगजळ येते ते शीतेजवळ शीतेला दिसतय मग सीता म्हणते सीता म्हणते ते मला पाहिजे ते मृगजळ आणि ते कस्तुरी असते ना मृगजला कस्तुरीचा वास असतो मग त्या वासावरून ते मला पाहिजे असंच हट्ट धरते. मग अं राम जातो मृगजळाकडे आणि मग तो अजून का परत येईना परत का येईना म्हणून लक्षुमणाला भीती वाटते भय्या अजून कसं आला नाही म्हणून. मग लक्ष्मण जातो रामाला शोधण्यासाठी.
रोज दे
आणि शोधण्यासाठी गेल्यानंतर अं पण जाताना रामाने सांगून गेलेले असतात की तू ते ल हम् अ सीतेला सोडून तू कुठेही येऊ नको आणि सीतेला सांभाळण्याची जबाबदारी तुझीये आहे म्हणजे सीतेवर लक्ष ठेवची जबाबदारी तुझीये
पाहरेकरी थोडक्यात
हा पण मग ते भैयांचा आवाज धावा, धावा वाचवा -वाचवा असा आवाज ऐकून लक्ष्मण तिकडे धावत जातो पण जाताना अ तो जात तो जात नसतोय म म्हणजे भावाच्या आज्ञा पाळायची त्याच हे असतय भावाच्या आज्ञा मोडायचा नाय त्यावर जबाबदारी सोपवलेली असते सितेची मग तुम्हाला त्याला सोडून मी जाणार नाही म्हणत असतो सीतेमातेला पण सीतामाता म्हणते तुमचे भाव अडचणीत आहेत त्यांना शोधून घेऊन या जावा आम्हाला खूप भीती वाटत आहे असं म्हणते ते मग ते जाताना आता काय करू? त्यांच्या समोर धर्म संकट असतं इकडे भाऊ इकडे भाऊजाई असते मग तो काय करतो जाताना एक रिसा मारून जातो आणि सीतेला सांगतो की ह्या रेषेच्या तू बाहेर यायच नाही जोपर्यंत मी किंवा भैया या येत नाही तोपर्यंत तू या रेषेच्या बाहेर यायच नाही मग ठीक हाय म्हणतीया सीता जावा आपण रामाला घेऊन या जावा म्हणत्या
त्यालाच लक्ष्मण रेषा असं म्हणतात.
हा लक्ष्मण रेषा म्हणतात मग त्याला आणि मग तो जातो आणि भैयाला सोडण्यासाठी गेलेला असतो पण त्याला सापडत तचं नाहीत लवकर
हम्, हम्म
तोपर्यंत इकडे रावण भिकषुकाचा रूप घेऊन येतो
हां
आणि भिक्षुकाच रूप घेऊन भिक्षा मागायला येतो आणि भिक्षा वाडमाई भिक्षा वाडमाई म्हण तो, मग सीता म्हणत्या माझ्या भावानी हि लक्ष्मण रेषा आखलेली आणि रेषा पार करून मी येऊ शकत नाही म्हणतीया आणि तुम्ही आत या आणि भिक्षा घेऊन जावा असं म्हण
हम्म
त्यो म्हणतोय की रावण म्हणजे त्या वेशातला रावण असतोय भिक्षकाच्या वेशातला. मग तो रावण म्हणतो नाही नाही मी असं रेषेच्या आत किंवा रिंगणाच्या आत मी घेत नाही तुम्हीच बाहेर इंडिया म्हण बिक्षा
हा.
मग सीता मग नाही म्हणते सीता म मी अज्ञ. पालन करत आहे आणि मी नाही येऊ शकत नाही त्या तु्ीच येऊन घेऊन जा. तर रावण म्हणतो नाही नाही म्हणतो तुम्ही या मग मी मला राह देपेक्षा मी जातो तसच म्हण. मग तं म्हणलं तिला वाटत की एादा भिक्ा माहितल्याने आपण त्याला भिक्षा देऊ शकतो. त नाही मग रामा न लुच्या मनाला काय वाटेल असं वाटतंय तिच्या मनाला मग ति त ती आज्ञा म त रेषा ओलाडतात आणि त्या रेषा उलाडल्या उलाडल्या रावणाचं. खरं रूप राक्षसी रूप येतो बाहेर म्हणजे तो भिक्षुकाच रूप निघून राक्षसी रूप बाहेर येत. हा मूळ रुपात येतो आणि सीतामातेला उचलून घेऊन जातो.
हा हा.
मग हे सगळे कथना त्या चित्रकूट पर्वतावरती घडलेले असते.
हो का?
हा मग त त्याला वाचवण्यासाठी जटायू गेलेला असतो जटायू रावणाचा डोळा फडत असतो पण जटाचे पंख छाटले जातात आणि त्या चित्रकूट पर्वतावर तो जटाइ मेलेल्या अवस्थेत त्या लक्ष्मणाला आणि रावणाला सापडतो.
त्याचे पंख पडत असातात का?
छाटलेले असते त्या रावणान.
हा ह.
मग
म
हॅलो.
हॅलो हा बोला. हो येतोय येतोय.
हां हां.
हा.
मग ते असं म्हणून ते चित्रकूट पर्वत मला एकदा बघायचं.